ग लाकडा गोला लाग. हॅलो काही नाही जेवण झालं.
हो जेवण झालं. आणि आत्ता फर चालत तुम्ही? वदुरे वरदुरे आल्या त्या
बस बस तु
आता कसं? काय गाडीवर उचलली. हो तई.
हम् गाडी उलाला झालीती.
उघड काम झालं.
ह हा. सववाय घ अ बसकु बाकी काय म्हणता मग अ जगात आमच्या माहेरी आल होतो. हो बस आराम करायला.
हम्म हम्म.
हम.
बाकी
बाकी काही कोण हसू राहिल एवढं.
आमचा पुत नाही आहे.
काय हस तू एवढा वेडा आहे काय तू?
त्या जोग झाला त्याची ना एक मम्मी ना.
एक मम्मी लोक ना किती मम्मी राहते.
बर व
हम्. रोड क्रॉस करून रोडच्या वेळे झा. बावा लई पोट दुकालाय. डायरेक्ट पोरग शांतय हम्म माझं बाळ लई शांतय. गुड बॉय.
तुम्ही काय भाजी केलती आ स.
आम्ही मस्त झिरक - पावभाजी पावभाजी पावभाजी केली होती पनीर भाजी.
आ आज उद्या काय बेत हाय तुमचा? उद्या आता बघू. हाय का?
उद्या आम्ही चाणके खायला जाणार हे. कुठं? काय ओ. वाडगावला.
वाडगावला.
हम्. कोण कोण चाललाय.
पाहू आता कोण येतय कोण राहतय ये मी पण मी पहिल
एकट्याच चालल्या का काय जाऊबाई चालल्या तुमच्या सगळ्या.
एकट्यालाच म्हटले आज. जावबायचं नाही काही म्हटल्या मग आपण बळच म्हणायचं का जाव बईला घेऊन येऊ का?
हा हा असा विषय आहे का?
भाजी खाल्ली.
हम. बोला.
टी व्ही चालू आहे का काय?
टी व्ही नाही चालू खाली आमच्या घरात मॅच पाव हायला आता.
मॅच चालू आहे का मॅचचे लईच फॅन दिसताय तुम्ही जरा.
हा मॅच असते आमच्या घरात राखीच मॅच.
हम्म हे चुकलं चुकल चूकलं हम्म आमच्या शौर्या लाही मॅच आवडते.
ह हा.
हम्म आम्हाला तर काहीच समजत नाही त्यातलं.
तु म्हाला नाई समजत पहिल्याला पासून बाद
समजत नाही आउट झालं -
हम हम.
परी झोपलीये का?
परी आता झोप
परीचा पप्पा एक नंबर झोपला असल.
परीचा पप्पा बसलाय झोका देतोय. को ड झोपली.
परीच्या आधी परीचा पप्पाच झोपायला बसलाय.
नाही.
परिची मम्मी.
मम्मी बसलेलीय छोटी ची मम्मी बसलेलीय.
दादा दादा हात.
हा
परीची मम्मी बसलीय आणि तुझ काय करायचं पाई.
तु नाटक करू नको रे नाटक करतोय बर तू अजून. हा
मोठा दादू का लहना दादू नाटके करूय ना
हम्म बाकी काय म्हणतं पाणी पाऊस
पाऊस आहे ना पडतो आहे पण पाऊस असं का खरं दिसत नाही
बोलत
वर्षा पाऊसात काही खऱ दिवसात नाही हो ताई
हम्म मागच्या वर्षी जास्त पडून गेला या वर्षी पाऊस कमी
कि आमचं लग्न या वर्षी शिकायला लागलं त्या पावसामुळे
उलटा पावसात लग्न केलं असतं खर्च कमी झाला असता.
हॉल ला केला तर तेवढाच खर्च येतो ताई असं जात त्यालाच कळत असं गमत ते तुम्हाला काय आता खर्च कमीन जास्त
तरी लोकं कमी आले असते लग्नाला जरा हम्म आम्हाला काही नाही बोललं मग तुमच्या लग्नाला?
काय म्हणते?
आमंत्रण नव्हतं दिल
तुम्हाला होतं नव नवरदेवाकडून आमंत्रण
हो का बरं काय मग नवरी कुठली?
नवरी इथली ना मंगळवेढाची
मंगळवेढाची काय?
मंगळवेढयाची मुलगी
लय जवळ बघितलं लई जवळ जवळ संबंध जमले.
जवळ जवळ समजलं
बर बरं पेट्रोल पाण्याचा खर्च वाचवतो. खाऊच खर्च वाचतो
सगळा खर्च वाचवला बाई
मग काय पाहुणी काय आता पायपाईस नेऊन सोडवायची हिंगण वेड्यातून काय कोणत्या येड्यायला जायचं.
हिंगन वेळा आ म मण दोन किलोमीटर आहे मंगळवेडा हम्म मंगळवेढा हम्म
अच्छा काही टेंशन नाही मग खाऊथयच म काही नाही हो हो का आमचं काय नियोजन नाही हो
तुम्हाला एक मुलगा आहे ना ताई लय बघू आता
म मंगळवेढ येत होता एक दिवस कटक्याला काय चालू ह काय कॉल हॅलो सहा मिनटे तु डिसकनेक्टेड केला नाही ग बाई चालू आहे. झाला ना डिस्कनेक्टेड होऊन घे नाही याच्यातून डिस्कनेक्टेड झालं ना.